हॅलो हॅलो
हॅलो
हा येतोय का आवाज? हॅलो...... हॅलो हा यायले का आवाज? हॅलो
हा आला आवा
हा जरा मला ब्रेक व्हाय लागलाय.
हा आता याय लागलाय.
आता बघ हा, हा येतोय आवाज, हम्म
हा काय चाललं?
काय नाही. आता जस्टच जेवण झा
ते मगाशी मी बोललो होतो ना ओनिया म्हणून, माझ दोन कॉल वेस् स्ट गेले.
हा हा हा
हा
मी कार्या ॲप वर ऑनच होतो, पण ते काय ते आयडीचा काय तर प्रॉब्लेम झालाय. त्यामुळं
अ नाय नाय आयडीचा प्रॉब्लेम नाय झाला. अ मी काय केलं, बघितलो तो जो हा रेग्युलरचा जो नंबर हाय ना दुस रा तो पंच्याऐशी वाला तो बघित घिलेला मग त्या नंबर सारखा सेम दुसरा नंबर आय मंग मला वाटलं की, त्याच नंबर न जॉईन झालंय की काय
हम्म
हा मग ते बघितल मी आणि नंतर मग मेसेज करून झाल्यानंतर ते आयडी मध्ये नंबर बघितला ना
हा हा हा
हा आवाज कसला यायला लागलाय मागून
आता बघ
हा आता ठीकये
हम्म
ते म नंतर बघितल्यावरती कळालं की हा वेगळा नंबर हाय अजून असाईन नाही झाला टास्क
हा हा हा
आता हा एका लिस्टला झाला. आता उद्या दुसरी लिस्ट होईल उद्या, परवा त्यातून होईल म हूं कसं काय युज करायचं कळाल
होय कळालंय आय अजून खरं टास्क आले नाहीत. त्यामुळ बाकीच्या गोष्टी काय कळणारच नायत.
होय होय आता कसय टास्क आल्यानंतर ना डिरेक्ट ते ओपन करायचा आणि त्याच च्यामध्ये की नाय अ जो ज्या नंबर न लॉगईन केलंय की नाय समोरच्यान
हा
हा त्याला सांगायच की, अ तोच नंबर दे म्हणून आणि त्या नंबरवरती डायरेक्ट कॉल करायचा आणि ती व्यक्ती ऑनलाईन पाहिजे. म्हणजे ऍप वरती या
हां
असं.
हो. चालतय, अ तरी पहिलं कार्य कुठलं येईल? कॉलिंगचच.
अ, हा कॉलिंगचच येणार, तर कॉलिंगचाच फॉर्म भरलाय ना. कॉलिंग जेव्हा पूर्ण होईल ना, पूर्ण झाल्यानंतर तर मग ट, ट्रान्स्क्रिप्शन म्हणून आहे. म्हणजे जे कॉल आहेत ना, सगळ्यांचे आलेले. ते व्हॅलिडेट पहिला करतात.
बरं.
अ, आणि त्याच्यामध्ये मग छोट्या, छोटे असं सेगमेंट असतात. कॉलचे, ते टाईप करायचं. ऐकून, असं येतय, कॉलच झाल्यावर.
ठीक हाय, तरी किती कॉल करावे लागतील?
अ, तीस.
बरं, मग त्यासाठी म्हणजे, आता मी तुला कॉल करू शकतोय?
हा, शकताय.
तसच सुजलला पण करू शकतोय, कारण त्याच्या मोबाईलमध्ये पण ते ॲप हाय.
होय, होय ते परत आपण अजून बाकी कोण -कोण केल्यात त्यांना करू शकतो.
ना. म्हणजे तो, तो कॉल काउंट होणार.
होय, होय म्हणजे जेव्हा टास्क येईल तुम्हाला, तो काउंट होणार आणि ते सोडून तुम्ही रिसीव्ह पण करू शकताय, रिसीव्ह केलेले काउंट नाहीत होणार.
बर ठीक आहे ना, काय हरकत नाही.
हा, आणि एका व्यक्तीला आपण पाच कॉल करू शकतोय.
बर.
हा, खरं एका दिवशी तीनच, तीन पेक्षा जास्त एका दिवशी होत नाही.
बरं. ठीक हाय चालेल की, नाय हरकत.
हा, ह.
हा.
अ, मला मग ते अ जरा पूजेच तेन सांगा की, कसं काय करताय?
कोणत्या पूजेचं पाहिजे, तुम्हाला माहिती सांगा?
कोणत्या असं म्हणजे, मला एवढं काय डिटेल माहितच नाही हेना कशाच काय काय करता वैगेरे, मला फक्त ते एकच माहित हाय, हा, हा
अ, त्यामध्ये सत्यनारायण असु दे, वास्तुक शांती असू दे, नवचंडी विधी असू दे.
हा.
अशा सगळ्याच पूजा करतोय, प्रत्येक पूजेचं महत्त्व वेगवेगळ हाय, जसं की आता समोर श्रावण महिना आलाय. तर श्रावण महिन्यात सगळे सत्यनारायण करतात. तर का? तर तो श्रावण महिना हा भगवान शंकरांचा मानला जातोय, पण सत्यनारायण का केले जाते. कारण, जेवढ्या नारायणांची पूजा अर्चा आपण करू. तेवढे भगवान शंकर जास्त प्रसन्न होतात, म्हणून श्रावण महिन्यात सत्यनारायण सगळे जण करतात. कारण जर नारायणांची पूजा केली तर भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो म्हणून सत्यनारायण करतात.
हम्म. मला ना ते आपण पौर्णिमेला जी पूजा करतोय ना. पौर्णिमेची पूजा आणि सत्यनारायण पूजा या दोन्ही मध्ये लय कन्फ्युजन होते, म्हणजे दोन्ही मध्ये नेमका फरक काय आहे?
दोन्ही मध्ये फरक पूर्ण वेगळी पूजा अशी, मांडणी पूजेची पूर्ण वेगळे आहे. आणि पूर्ण पूजेची प्रोसेस पण वेगळी आहे. जी आपण पौर्णिमेला पूजा करतोय, पौर्णिमेला पूजेमध्ये आपण कसं मध्यभागी गव्हाचा चौकोन मोठ्ठा त्याच्या पुढं तीन छोटे चौकन मांडतोय, त्यावर खाऊची पानं मांडतोय आणि जो मोठ्ठा कलश, मोठ्ठा गव्हाचा चौकन मांडलाय त्याच्यावर एक कलश ठेवतोय, त्या कलशात खऊची पानं, आंब्याची पानं
हा.
झाडांची पंच पल्लव हे घालून त्यामध्ये एक रुपया सु -पारी अक्षदा, हळदी, कुंकू, फुल, गंध हे सगळं टाकतंय दुर्वा आणि त्यावर मग तांदूळ भरलेलं तामण ठेव तोय आणि मध्यभागी बाळकृष्णाची मूर्ती आणि त्याच्या समोर जे छोटे बाळकृष्ण नसेल तर मग आपण सुपारी मांडू शकतोय. आणि त्याच्या समोर तीन जे छोट्या पण चौकून काढलेल्या आहेत गव्हाचे त्याच्यावर दोन -दोन खाऊचे पानं ठेऊन त्यावर तीन सुपऱ्या त्यातली पहिली सुपारी दक्षिणेकडून जी पहिले पहिला चौकण येतोय, ती पहिली सु पारी झाली गणपतीची मधली सु पारी झाली कुलदेवे तेची आणि तिसरी सुपारी जी म्हणजे उत्तर दिशाची जी येत्या ती सुपारी झाली वरुणदेवतेची. मग सगळ्यात पहिला आपण जे पूजेसाठी पाणी घेणार, दिवाबत्ती करून पूजेसाठी जे पाणी घेणार त्या पाण्याला गंधाअक्षता अर्पण करायचं नमस्कार करायचं. आणि गंगा मातेला विनंती करायची की मी सत्यनारायण पूजा करणार आहे. त्यासाठी मला पाणी पाहिजेलाय आणि तर मला हे पाणी मिळू दे.
हां.
मग त्यानंतर पूजा चालू करायची, पहिला गणपतीची जी सुपारी आहे त्या सुपारीला गंध, अक्षदा, हळदी, कुंकू, फुल धूपदीप, गुळसाख रेचा नैवेद दाखवायचा.
हा.
त्या नंतर मधली सुपारी, म्हणजेच कुलदेवतेची सुपारी त्या सुपारीवर तर श्रीसुक्त म्हणून पाण्याचा अभिषेक करायचा, श्रीसुक्त म्हणत श्रीसुक्ता येत नसेल तर मग आपल्या नवारण मंत्र म्हणला तरी पण चालतोय. मग ती परत सुपारी हा, ती सुपारी जा एक वेळा मंत्र म्हणणार असला तर अकरा किंवा एकवीस किंवा एकशे आठ आणि जर श्रीसुक्त म्हणणार असला तर एक किंवा तीन किंवा सोळा वेळा
हा
त्यानंतर मग, गंध‌अक्षता, हळदी, कुंकू, फूल, धूप दीप खडीसाखरेचा नेवेद्य दाखवायचा. नमस्कार करायचा. त्यानंतर वरुणाची पू श पूजा त्यांना वरुण मंत्र म्हणत, ओम वरुणाय नमः चालतय.
हम्म
तो मंत्र मणत पाण्याचा अभिषेक करायचा. त्यांना गंधाक्षता हळदी कुं फूल, धूप, दीप, खडी साखऱ्याचा नैवद दाखवायचा. मग ही सगळी ह्या तिन्ही सुपाऱ्यांची पूजा झाली की मग जो आपण कलशावर तामन ठेवले. कलशावर जी बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्या. त्या मूर्तीला पहिला अक्षता अर्पण करायच्या नमस्कार करून. त्यानंतर मूर्ती तामनात घ्यायची. मूर्तीला पंचामृतांन अभिषेक घालायचा. ते झाल की मग त्या मूर्तीवर श्री सुक्त, पुरुष सुक्त, नारायणांचा गायत्री मंत्र लक्ष्मी मातेचा गायत्री मंत्र हे मंत्र म्हणत अभिषेक करायचा पाण्याचा.
हम्म
मग हे काहीच येत नसल, तर किमान ओम नमो भगवत ते वासुदेवाय. हा एकशे आठवेळा मंत्र म्हणत पाण्याचा अभिषेक करायचा.
आणि त्यानंतरन मग मूर्ती स्वच्छ गरम पाण्यान धुवून परत, मूर्तीला जर आपल्याकड वस्त्र वगैरे असेल तर घालायचे. त्यानंतर मूर्ती ठेवायची त्यांना जानव अर्पण करायच. कापसाच वस्त्र अर्पण करायच. गंध लावायचा. कपाळाला, फुल अर्पण करायची. धूपदीप दाखवायच. शिऱ्याचा नैवद दाख वायचा. आणि सत्यनारायणाची पोथी वाचायची.
हम्म
पोथी वाचून झाले की, जे घरात आपण अन्न शिजवतोय त्या अन्नाच नैवेद दाखवून आर आरती करायची. ही झाली आपली पौर्णिमेची पूजा.
हम्म
आणि ह्या उलट जी आपण म्हणजे, श्रावणात वगैरे जी सत्यनारायण पूजा ब्राह्मणांकडून करून घेतात. त्या पूजेची मांडणी पण पूर्ण वेगळी आहे. प्रोसेस पण पूर्ण वेगळे आहे.
हम्म, मग ते आता मला नेक्स्ट कॉल मधे सांगा.
चालत.
कारण म्हणजे काय होत, मी मला कायम कनी पूजा मम्मी कर म्हणत होती. मग मी कस, जास्त कधी केलो नाही. तीच करायची. त्याच्याने कधी माझ म्हणजे बघण पण झाल नाही. त्यामुळे मला ते अस दोन्हीमध्ये क नाही, भरपूर कन्फ्युजन होते. आमच्यामध्ये घरामध्ये की नाही बऱ्यापैकी मांडणी पण सेमच वाटतात. ते त्यामुळे ते कन्फ्युजन सारखं होतय म्हणून चालन.
चालतं. आता लक्षात आलं.
हम्म, आल.
अजून काय?
पुन्हा आहे. अ अजून आहे थोडा वेळ. दोन मिनिटं आहेत. त्यानंतर मग ॲटो डिस्कनेक्ट होतो कॉल.
बर.
हा त्यानंतर मा अनेकदा लावू शकतोय मी.
बर.
हा मग त्यावेेळेस सत्यनारायणचा विचारतो.
चालेल की, चालेल काही अड
चाल तेच मी पण बसलेलो जेवूण वगैरे. मी कसं ह्या वेळेसच बसते ना करायला.
तरी एका दिवशी आपण म्हणजे एका व्यक्तीला पाच तीन कॉल करू शकतो.
तीन कॉ ह होय.
हम्म, आणि पूर्ण ह्याच्यामध्ये म्हटलं तर एका व्यक्तीला फक्तन फक्त पाचच कॉल होत.
हा पाचच कॉल हा नाही होत.
बर ठिक आहे कि, बघूया कसं काय तर
हा चालेल, ते फक्त जर नेटवर्क वगैरे प्रॉब्लेम थोडा होऊ द्यायचा नाही. आणि एखाद्या वेळेस बॅकग्राउंड ला आवाज वगैरे येतो ना,
हा,
ते पण नाही होऊ द्यायचा. म्हणजे ते कसं पुढे प्रॉब्लेम करतंय.
हम्म, कॉल रेकॉर्ड होते.
हा, ते ट्रान्स्क्रिप्ट करायला वगैरे जरा इश्यू होत ना, त्याच्यामुळ.
हम्म हम्म हम्,
हा,
ठीक आहे. तरी तुला एका कॉलचे किती मिळणार आता ह्या कॉलचे.
आता अ ते पुढे चेक केलं जाते. जर आपलं म्हणजे व्यवस्थित इफेक्ट क्टिव वगैरे बोलणं असेल. तर त्याच्यावरती त्यानी अ म्हणजे गुणोत्तर काढतात.
हम्म,
किती ह्याच्यामध्ये बोललोय. आता सपोज माझं जर बोलणं कमी असेल.
हम्म,
आणि समोरच्याच बोलणं जास्त असेल. तर मग त्यामानाने जर मी कॉल केला ना, तर मला एका कॉलचा शंभर रुपये असं सांगतात. पण जर माझं बोलणं तितकं इफेक्टिव्ह नसेल किंवा मी कमी बोलो असेल तर त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होतात.